ह अे कावल.
हो हो.
मला का म्हणजेव
हो आताच जेव. तू जेवली नाही आहेा तर उशी संताान सदैव.
आ म राजेश मि
हा.
बजेश्वरर्लकला आग
ब.
चांगच नाही जरा असे बोलले कट झाला.
हम्म हम्म. काय केलास जयल.
का दारखडी उडदची
आम्ही सकाळीचेच खेळते आज
मुलगाच आणि हम्.
अ. नाही ना आलाच नाही अजून
हो का? म इतकी दिवस सुट्टी भेट. होव का?
घरी नाही आला म्हटलं आ काम असत बाहेरपास राह.
हम्म हम्म. हो ह
शुक्रवार सुुटीच होते शनिवार शुक्रवार शनिवार रविवार अंदोंद दिवसजे कडली इेतय ना गुरवारी गेलतीय.
हम्म हम्म. किु म पुुट को वी बना चती ह.
अर क ड डब्यार ब मिक्स इची भाे.
कायची.
बर म्हज आलूचे मिक्स.
हो का हा अबरबटीच्या शेंगाणा आलू जवच
जरूर आता
सि जेवली का बाऊ मग ह.
बायपास
हम्मच्छ स स्वाग
प
सर्प्रथम काटे जते ह आवाज कानतय बारीक येत
क्रीम आणला का म्हलं ते औषध आणली का
हो आणली नाते नाही ते घ्यायची का ते राहिली आणायची मी ते हे घेऊ राहिली ना चूर्ण घेऊ राहिली म गोजरात ते ते न होोती ह
तर आराम आहे का
ते
आराम आहे बम सार
हो आराम पडला न
ते लावतचत का मगते अॅनल
ना ते पण पाच दिवस हो द्या म्हणे ना
ह ह हो
हम्म नऊ पाच दिवस झाल्या लाग हम्म अून भाष
ान हजी का
आ काय नव ये अनलोत बिर्याणी बार
हा
सजल ते मुंबईला चालला होता
हा
मग ते भाजी बिघ तेच खाली हो गेला तो
हो हो येता
हे एकटाच आता येथील एक दोन दिवसात ते लॅपटॉप देणार आहे नवीन तले आता
हा...
लॅपटॉप दे हा...
ट्रेन न गेला का ट्रॅव्हल्स न
ट्रॅव्हल्सन माय ट्रेन न कुठे तिकिट भेटते आता वेळेवर नाही भेटत मग हम्म...
चालायचं मागं आहे आपण पण..
चौदाशे रुपये पण हे कुठल येतेती भावताय तिथ मुंबईले
बोरीवलीत बोरीवली
नाही हे माय बरू विचत ना सगळेजण
हो का...
हो बोरीवलीत आहे
मग काय तेच नाव नावभुयु ठेवायचं कशान दिवशी मग एकच एरियात आहे मग
हो का काय बोरीवली एवढी शिकाय का आपलं पूर्ण कारजावणी म्हणजे होरीवली आहे
हाय मोठा एरिया बेगड असेल ना
हम्मम हम्म येव
ये तिथ राहते स्टेशन जवळ राहते ते रेल्वे पत्र्याच्या तिथं
स्टेशन जवळ का ह ह.. होअ हो स्टेशनच्या तिकडं
तिथ उतरलं की आता करायच कामच काय म्हणते
अशी डोंगरी वर राहायते
हा
हम्म एक मावशी कुठ आमच्या हॉटेलच्या समोर राहते.
मागं त्यायचं ते काय छोट कार्यक्रम होताय मस्त केलाता बिचारतेई ना वाढदिवस नाये
कोण हो चांगली करते तिथ हो
तिले मॉर्डन आहे मावशीची पोरगी आहे कसुन माहिते
लठ्ठ आहे ती का
हो नाहचांगली आहे उंचपोळी गोळीपान नवरा चांगला आहे तिचा
ह तीच पोरगी आहे त्यांचीलाईन
हो का
हम्म अशत हम्
हो
ते मुंबई वाल्याला तेस किस राहण्या असून खाण्या असून शान शो
तेच आहे ओ गाहांन ठेवून वाढदिवस केलता बैई सोन गहांन ठेवून सा वैष्वी आता गेलते कने तिकड पाण्यात ते
हा हा
तिनं घाहान ठेवलं सोन अन वाढदिवस केला कायच भाई शोक म्हटलं. आपल्यासारख तर चुपचाप बसले असते.
म काय तर जास्तचे पैसे असल्यावर होय ते शोक सोन गाहन ठेवुन माहित ते मग बटी तला बाहेर लय शोक आहे लईच मटकी
हो.
आपल्यालासारखा नाहीच झुकच्या नाहीसच त्या.
हाय हम्म. हम्म हो ना. हम्म. ऊहू.
जे पाहिजे ते पाहिजे तेयले. आम्ही भवा जाऊ नती तस मुंबईला एवढ्या बायका शोकीन त्याच्या अरे रेरे. दर माही मेलेत. पहिले पाहिले जिम्याल रायगडले काय कुठ समुद्रा फार्म हाऊस. अंदर रविवार तर ते चुकतच नाही संडेले तर जातेतच ते.
हो हे तशेच आहे.
उठल्या की तयार आहे जे ड्रेस दिसला ते घेतलाच होय जे काही दिसलं ते घेतलंच होय.
हो बस तसच त बस.
हो खायाचाच सगळं विकत.
हम्म.
इकडल्या नेल्यात दोन तीन करून. खेड्यातल्या पोरी कुठे ह्या बित. पोरायला म्हणले रे समुद्रातली फुग्यात बसवा जा जाण फिरा आणि आपले मायाबाबा वावरात काम करते त्याले पैसे पाठवतील.
हो ना भाई.
हा मॅश कोणती मायगा नही.
हो का?
म अहं म माय मेम्ब्रेन. मी इथल्या वावरातन राब राब राबतो म्हणलं आम्हाला पैशे नाय. तिकडे म खेळाडलाच खेळाडल्या फुग्यात बसायला पाहिजेल अहं.
बरोबर आहे ना.
पाच पाच हजार रुपये टिकेट आहे म्हणते त्याची दहा मिनटासाठी.
म हो.
छान बिचारी.
हा ना. तुमच्या इकडं व्हल्ला कल्ला राह ते नाही म.
हो बाहेर आलो मी ह ह. लेकरं बाळ झोपत नाही सगळ्या बाया बसून आहे झेंड्यावर हुं.
हो आम्ही जीव शिवरायालाच होतो. मस्त तुमच्या तिथं बाया बसून होत्या त्या झेंड्याजव.
ह बारही वाजीतले तरी असं वाटतय. मस्त हवेशीर मस्त गार मग आम्ही. चकरा मारतो जेवल्यावर पितो.
हम्म. हा मुरली दिसल्यास नाही दारी इतक्यात.
त्याच्या भाच्याच लगन झालं ना त्याच्या पोराचं भावाच्या पोराचं लग्न झालं नाही.
लई ता.
हा. एक महिना होतोय आता सत्तर केले आज एक महिना झाला. नाहीय ना.
नाही सांगितलं नाही आ आई वारली म्हणून सांगतली.
हो त्याची आई वारली. आई मेल्यावरच सोयर सुटली.
हो का हा.
त्याला इच्छीचं केली पसरण्याची.
हो का हा हा.
नाही बाई खेळतलीच खेळतली पोरगी पाल चांगली आहे गोरी पशी तर
ह
ह रोजची शॉपिंग लि का तेमती रोजजो
कुठे इथं बाका
वळत कप घे आले गेल तना मणे एकगड्रे होता म्हणते ज त कोयकला
हम्म
मझ्या घरी इथ आली ना आली याच्या घरच बाबाला आहेस हेव आमच पोरं माहत नाही का तुला गर का म्हणलाेो रोजच्या जात ना दोन तीन हजाराची शॉपिंग गाऊन आणू दे ना ते फेसवास न आणि हॉटेलच खाल्या न हो काय का इंजिनियर आहे तो
यथ
इथ ते समृद्धीमध्येध्ये बांधकाम होतगात
बापर संांग कत हो का तिथंच आहे का
ह नाही कॉलनीच नाही आहे तिकडे शांतीनगर
हो का ते कुठे कॉणली च
ग तुम ग जनगो नाही म्हट गौतम नगर नाही का
हो तिकडं का हम्
आकाशदीप कॉलनी बन त्याच्यात मी बांधलो
हम्म हम्
भोजस मा बाप ल पण म्हणते डकीत आण ते मायरेडडी सन म्हणून ह पहिले वरधाचे म्हणजे दोघ जण मग खाली ते ते पुरं इकडे तिकडे पाहतेटलं सामन काळून घेऊन जाते किती हुशारले प्रभ लग्न नाही झालं तर एक महिना नाही झाला तिले काही भेटत नाही हा
ते पूर्ण याला देऊन दिलं का मुरलीले
ते हो ते आता मातत घर आहे ना हे काही घर नाही ना ते माती चूचगार माती चचगार आहे ना काही हे नाही ना
हम्म हम्म हम्म
जावसाम साद सुद पडक
हो का
ते दिसज प्लॅट घेटला तिच्या भाला तिच्या्या बापाशी नोकरी दिली मुरलीच्या बापाची नोकरी मुरली असा आता म्हणून तिच्या बावाला दिली जाई ना जला इथं चांगलं करा हों कॉल प लाडू ते तर भल क्षीर
म लालग
गरगिरवा हेल्ले मााडयत न
हम्म
असं करत पण हो त नवराच्या घरण नाहीतसत
हे बची वाट
तघ जण लायतात मग ते
हो सांगे
म्ह त च चाल म्हणा आले हे मुरले म्हणते मी येत नाही मी तर एकगता राहतो म्हण ते मला गमत नाही तिकडे
हा
म्ह सवयपा कशी एकटे सोडून वई बहीण
होन हो ना
मणून मगते पाहिली तरस छात अजून
हम्म हम्म
तरा पूर्वी रोजच्या शॉपिंगला करते म्हण ते खाले तर संध्याकाळी जेवण नाही बनवत म्हण घरी पार्सलच आहे म्हज
हम्म
घरी भेटत नाही यायले एवढ्या मास्त्या जाईच दिसलं की घरी लागण मातीचं घर आहे म्हज घरा समोरच
विवाद
अ ते तशचात
तर ती बहीण आहे तुमच्या जवळ राहायली ती लेकरू बाहे नाही का
कोणते
कि त आजवर राय त की बहीण
नाहीय
नाही का तेस्त म्हटलं नाही आपल्याकड किल्ल्याक वाक
त्या प लेकर होते नाव म गाजीला आण दिस